ह सृष्टी
मी मस्त तू कशी आहेस.
मी पन मस्त काय करते.
काय नाही बघ बसलेले आता जेवण तू जेवली का.
हो जेवली.
काय चाललंय मग बाकी शाळा वगैरे सुरू झाली, का नाही.
हो झाली.
हम
का आजच पांच पासूनच चालू आहे.
होय.
हो.
अगं फोटो बघितला का? मी नानकटाई बनवलेली.
हो मम्मीने पण बघितला. आम्ही सगळ्यांनी बघितला मी बोलत होती. वितीने चॅनल वरती सुद्धा टाकलय. अ पण तू असं एवढं प्रॉपर शूटच नाहीच ना केलेलं. मग मी बोलत होती की जरा असं दीदीला पूरणार कानाही
आवाज आवाज जोरात बोल ना थोडस.
अरे मम्मी बोलत होती की दिदी ला प्रॉपर शूट नाही ना केले नानकट त्यामुळे अ तिला विचरून फोन त विचार णानकटायची रेसिपी.
होय. हम् हम हम्. सांगते की लिहून घे सांगते मी अग गड बडीत त व्हिडिओ टाकला पण काय साहित्य वगैरे डिटेल काय दिलंच नाही असं झालं. काय करायचं एक मिक्सिंग बाऊल मध्ये अ एकच आज म्हणजे आधी आधी आपल्याला काय काय लागणार आहे मिक्सिंग बाऊल लागल. चमचा विस्कर बेकिंग ट्रे किंवा एअर फ्रायरचं बास्किट.
हा.
साहित्य काय घ्यायचं कितीड कप तूप घ्यायचं. दीड कप पिटी साखर.
हा.
नाही नाही नाही चुकलं अ ग सॉरी,
हा असू दे असू दे सांग.
हा हा अर्धा कप तूप घ्यायचं रूम टेम्परेचर वर पाहिजे. अर्धा कप पिटी साखर एक कप मैदा एक कप, मैदा आणि, एक चौथा एक कप बेसन घ्यायचं म्हणजे बेसन कसं थोडसच घ्यायचं बेसनाने काय होतं. पूर्णच नानकटा या कि मऊ पडून असं अस काही करायचं नाही नंतर दीड टी स्पून बेकिंग सोडा दीड टी स्पून मिरची पावडर. एक ते दोन चमचे दूध. म्हणजे अस गरज असल्यास आणि बदाम फिस््याची तुकडे घ्यायचे आणि मग काय करायचं. कि एअर फ्रायर किंवा ओव्हन मध्ये एकशे साठ डिग्री वर प्रिहीट करायचा आधी. एका बाऊलमध्येध्ये तूप घ्या घ्यायचं. त्यात ती पिटी साखर घालायची आण मिक्स करून घ्यायचं. चमच्याना चांगलं फेटून घ्यायच मिश्रण हल आणि असं क्रीम दिसायला लागलं ना कि पाच ते दहा मिनिटं मैदा बेसन बेकिंग सोडा आणि वलची पावडर ही चाळून घ्यायची तास करायच मग चमच्याने हलक्या हाताने मिसळायचं. मग मिसळून काय करायचं आपल्याला हाताने म्हणायचंय ह्याच्यानंतर की मिश्रण एकत ्र आलं ना की त्याच्यानंतर हाताने मोळून घ्यायचं मळून घेतल्यानंतर पिटी साकर आता टाकतो ना आपण तर मग काय होत की कधी कधी आपलं तूप कमी पडतं किंवा म्हणजे
पीटी साखर पीटी साखर घाल असल तर मग साखर आपण मिक्सरला फिरवून येेऊ शकतो ना.
हा आता बघ आपल्याला अर्धी वाटी पिटी साखर घ्यायचेय ना मग एक वाट पिटी साखर नुकसरला फिरव मग अर्धी वाटी पिटी साखर होईल तुझी.
बरं बरं ठीक पण, ह्याची भिकती असतेस ना की साखरे तसं साखरेचं केलं की त्यात कचकच लागतं ना.
नाही नाही काय करायचं चाळून घ्यायची मग चाळून चाळून चाळून घ्यायची.
बरं बर ठीक आहे
म पितीी साखर खूप कुरडी अस जरा असं वाटलं आपल्याला तर एक दोन चमचे दूध घालायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं कि पिठाचे समान आकार म्हणजे ती पी टाकण मळतो आता मी तुन जं सांगितलं की बिटी सा हकरर् म कोरडं पडतं ना तर एक ते दोन चमचे काय करायचं दूध घालायचं म नंतर पिठाचे समान आकाराचे म्हणजे दहा ते बारा गोहे करायचे त्याच्यानंतर प्रत्येक ोळा थोडासा म्हणजे असं चपटा करायचा म्हणजे कळाल ना तुला आता आणि छोटे काय करायचे कारण ती असं आपण बेक करायला ठेवलं
हा
हा मग बे करायला ठेवल्यानंतर त्याची साईज मोठी होती ना मग काय म्हणून आपण छोटी गोळी करायची छोटी गोळी केल्यानंतर त्याना चपट बनवायचं सप्त बनवलं की आपल्या एखाद्या बोटानी मध्ये प्रेस करायचं प्रेस म्हणजे केल्यानंतर तर ते काजू काजू बदाम असत म्हणजे आपण त्याचे तुकडे केलेले ना बघ हा ती त्यात लावायचे आणि ती लावल्यानंतर अ ट्रेवरर थोडसा ठेवून असं ठेवायचं आता बघ आता आपण तु्याकडे एअर फ्रायर आहे कि होओन आहे सांग मला
स
हम
पण तू आधी स्टार्टिंगला ब बोललीस ना ती एअर फायरच्या ट्रे मध्ये किंवा हे ठेवायचं पण आता जर अभघ एअर फ्राय नसेल तर स काही नऑक्शन काय मा आपल्याला नानकट का हे करायला ओवन का
ओ आ जर ओव्हन पण नसेल ना तर काय करायचं म्हणजे मित्रो तिनही प्रकार सांग ते कसं कसं करायचं अ ओव्हन जर नसेल तर मग आपण या घरात एक मोठी कडाई घ्यायची कडई मीठ पुसरायचं मोठं मीठ घेऊ शकतो आपण मोठं मठ त्याला प्री हट करायचंय आपल्याला म्हणजे काय करायचंय म्हणजे पहिल्यांदर तापवून घ्यायचंय मीठ टाकायचं त्याच्यावर स्टँड ठेवायचं कडाईमध्येध्ये एक आणि आपण तो ट्रे ठेवणार आहे त्या स्टँड वरती तो ठेवायचा आत्ताच नाही ठेवायचा पाच मिनट एक झाकण ठेव द्यायच म्हणजे कस की तापकडे तापते आणि आता अस अ ती टेम्परेचर तयार होतं म्हणजे काय कि आपण अ असं गार हच्यात डायरेक्ट पण ठेवणार नाही आणि जास्त गरम हे जात नाही मग ती फ हट केल्यानंतर ठेवायचं मग आता ह झाली ह जी पद्धत कशाची कढईची जच्या्याकडे एअरफ्रायर नाही किंवा ओव्हन नाही आता मग एअर फ्रायर जर असला तर मग काय करायचं एकशे साठ डिग्री सेल्सि सला ते बारा मिनिटं अ बेट बेक करायचं आणि काय करायचं जर अ ओव्हन असेल तर ओव्हन ला बारा ते पंधरा मिनिटं करायचं एवढंच फरक आहे नान कटाईला काय करायचं अस उनेरी रंग आला ना कि तिना त त नाळ कत तर ती नान कटाई झाली समजायचं
बर बर
हा मग सुरुवातीला काय होतं कि ती थोडीशी मऊ वाटते समज नका तुला पण काळजी नाही करायची मग नंतर काय होणार कि नानकटाई बाहेर काढायची नंतर पाच ते दहा मिनिटां काय होती थंड होती मग थंड झाल्यावरती छान कुरकुरीत बनेल ना म चहा किंवा दुधावर खायची ल आता यात महत्त्वाचे टिप्स तुला मी सांगते काय काय तूप वितळलेलं जास्त नसावं म्हणजे फक्त मऊ असावं समजलं का तुला वितळलेलं तूप कसं असतं आपण फ्रीज मधन काढतो आणि यास ठेवतो
हा
आणि कस वितरवतो
हा हा
तस नकोय आपण जरी अ फ्रीजमधून काढून गॅसवर हे केेल आपण तोपर्यंत ते कसं थोडस मसू धोईपर्यंत थांबायचं जास्त पण वितळवलेलं नकोय आपल्याला
हां ठीक आहे
पीठ पीठ जास्त म्हळायचं नाही
बरं बरं
फक्त बाइड होईपर्यंत हे करून घ्यायचं तापमान जास्त नानकटाईच असलं ना तर नानकटाई जुळू शकते असाय तर एर का तर एअर फ्रायर मध्ये काय होतं की थोडा कमी वेळ लागू शकतो मग सारखं चेक करायचं म्हणजे म्हणजे आठ ते दहा मिनिटात चेक कस्स असतय की एअर फ्रायर वरून आणि खालून हीट असते म्हणजे
हा.
हा त्याच्यामुंळ.
बर बर आहे ठीक आहे.
चालतय समजल ना तुला लिऊून घेतलंस ना.
हो अेन देऊन मता हो आईला ती चिठ्ठी देईन आईला सांगेन की दिदीने दिली म्हणून सांगेल ती रेसिपी.
ह.
कारण कस आहे की घरात अग कोण असं कि असं सगळे वरडतात ना की बाहेरचं बेकरी प्रोडक्टस वगैरे खाल्लं की. म त्यापेक्षा बोल होते ती की तदीने रेसिपी टाकल्या अस तर मग गरग होती आपली. नानपटाई दिदीला रेसिपी विचार म्हणून आपली घरगुती चहा दुधाभर खायला मग भेटेल.
हम्म बरोबर बरोबर आणि काय बरं म्हणजे घरी केलेलं अस वेगळंच असतं ना. बाहेरन आणलेलं खाऊ पण वाटत नाही जास्त पामथेट वगैरे असत.
हा.
हा ह.
ठीक आहे चालत एक देईन मग आता आईला चीट्टी आणि मग बघू मी पण मद मदत करेन आईला.
हम्म मग मला फोटो पाठवतो बनवल्यानंतर.
काय बोललीस.
फोटो पाठव ग मला बनवल्यानंतर.
हा पाठवेल नक्की.
बाकी शाळा कशी चालली आज कधी कधीपसून शाळा सुरू झाली तुमची.
आजपसूनच.
होय का मग काय कस कस गेला पहिला दिवस.
छान गेला काय नाही एवढं कोुणीला शिकाले नाही फक्त यचं पाठांतर घेतलं आणि त्यानंतर मग अ
हा पहिल्या दिवशी म्हणजे इतकं काय शिकवत नाहीत बरोबर.
प्रत्येनच तीनच पोरी आलेला आमच्या क्लासमध्ये पूर्ण
होय का.
होय.
तुझ्या मैत्रिणी आलेलं का नाही.
हा होती एकच आलेली.
होय.
हो.
आता उद्यापासून येतील सगळे आता रेग्युलर म्हणजे
नाही या अजून तरी अ पाच -पाच दिवस पाच सहा दिवस तरी जातील सगळी यायला.
बरोबर बरोबर चालते मग तू कर आणि ऐक. ना. फोटो काढ आणि मला सेंड कर मग मी पण टाकेन माझ्या चॅनलवरती. आणि तू मम्मीला पण विचार कशी झाली कशी बनवली.
हां हां ठीक आहे नक्की.
चालते चल ठेवते आता झुपते बाय बाय.
हा हा हा